हॅलो. हॅलो. हॅलो.
हम्म बोला.
काय चालू ये?
काहीच नाही पा चालु ये आराम.
काय मग झाले का टास्क?
हा?
टास्क झाले का म्हणल तुमचे कमप्लीट?
करायचे ना आजून.
हो का? रेंजच नाहीना त्याला त्याच्यामुळ व्हायनाच नाही ते पटपट.
हां नेटवर्क इशु
हम्म. हो चालू काय? नाही का? हम् का शेतात जायचंय का मग?
नाही वो शेतात नाही जात मी.
नाही का?
नाही घरी सध्या
हो.. का..
हम्म
काय चाले मग आणखी
काही नाही पावसात चालू
ह्म्.. हो.. का
हम्म
म.. ग
काय नई राहत असनार.
हा घरीच है ना आमी बी
हम्म
हम्म काय चालू आहे मग आणखीन?
जेवण झालं का?
जेवायचं ना अजून.. झालं का?
हम्.. हम्.. ह्म्म्म.. का
हॅलो!
मग
तुमच जेवण झालं का?
नई आणखीन करायचंय.. चालू हाय काम आवरन
उपवास होता काल थांब ना ठेवाय
हा उपास होता ना
भूक लागली आता
हा.. व काम हम्म
हा.. हो चला.
हम्म.. उजूक लावते.
बरं
ह्म्म्